हॅलो. जेवलासा काय? हा. हा नमस्कार ताई, बोला की.
हा बाकी जेवणं वगैरे झालं का?
हो झालं बघा तुमचं?
हो माझं पण झालं आतास हूं...
अच्छा हं, हं, हं. नाही आज लाईट गेली म्हणून घरातच काम हाय.. मी. पण फ्री झाली तेच म्हणजे आमच्या घरात चिक्की वगैरे हाय ना.
हा, हा, हं, हं, हं.
हुं.. ते जरा मशीन चालू होती म्हणून घरातलं दळण दळत होतो. हां, त्यामुळे जरा मग म्हटलं वेळ झाला. होय, तुमचं गव्हाचं झालंय बघा. सगळच. हॅलो.
हूं.. आवाज येतंय.
हा.
हं..
जेवण वगैरे झालं का नाही?
हो झालं ना.
हा.
हं...
घरातले सगळे आहेत का बरे?.
हा, बरे आहेत ना.
हं.. हुं.. काय म्हणताय मग?
बाकी काय नाही, म्हणजे आता काय असं एक की अ खूप मग पण झालंय ना. तर घरी काय आपल्याला हे, अं.. अ पीठ साठी ते चक्की वगैरे आता घरीच लावायला लागते.
हो ना. घरी- घरीच सगळं करायला लागते.
हो.
हो आणि काय महागायी तर इतके वाढले, की काय आता म्हणजे बाहेर पण तेवढंच आणि घरी जरी घेतलं, तरी तेवढंच पडतच पडतंय सगळं.
हो, हो, हो, हो.
छान.
ह बरोबर सांगितला. पण काय करणार? आपल्याला म्हणजे कायय, की थोडं तरी हे बचत करायलाच पाहिजे. हे की ना.
हो. हो.
हो. म्हणजे असं झालंय की, कमवायला एकच माणूस असतो.
हम्. हा आणि खाणार दोन, चार, पाच. हा, तस असत. तस चाललाय.
हो.
आणि आता सुशिक्षित बेरोजगारी पण जास्त वाढाय लागली ना. शिकलेले भरपूर आहेत. पण त्यांना कामच भटत नाही. असं झालंय सगळ.
हम्म आणि आता एज्युकेशन पण, किती माहाग झालीय ना.
हो. म्हणजे आधीच शिकलेत म्हणा. आणि जे आहेत, त्याच्यामुळे कसं, त्यांना पण म्हणजे जे शिक्षणाच्या मा जे शिकले, शिक्षण घेतलेत ना त्यांना ते एज्युकेशन, जसंस जसं एज्युकेशन घेतलं. तसं जॉब भेटत नाही त्यांना. हा. त्यामुळे तर त्यांना प्रॉब्लेम मिलाला. त्याच्यामुळे शिक्षित बेरोजगारी आपल्याकडे, जास्त वाढत चाललीय.
हो, बरोबर सांगितलं तुम्ही. ह्, ह्. तेच तर ना. आता म्हणजे काय आहे की बघा. म्हणजे, एज्युकेशन पण सांगत नाही आपण. म्हणजे, आपल्याला अन्न वगैरा आणि ते आपले काय व वरच खर्स - खर्च वगैरा ट्रॅव्हलच खर्च वगैरा. आता बघा ट्रॅव्हलसाठी कुठे पण आपल्याला जावच लागतो. हे ना आणि काय त्यासाठी आपल्याला बाईक वगैरा पाहिजे. कार वगैरा पाहिजे.